हॅलो हा येतोय ना आवाज
हा येतोय येतोय
हा बोला की काय काय आणि
काय करालायसा
काय नाही बघा माझ सगळं आवरेपर्यंत त्यांच झोपून उठून चहाच टायमिंग हुतय
हां हां
ती लवकर जेवत्यात ओ दहा साडे दहा ला
हा तेच्यावर जेवायच नाही
तिच्यावर नाही संध्याकाळीच जेवायचं
हा आधी मधी भूक लागली तर
हू काय किरकोळ म वरचं खायाचं
हा हा आणि एवढ्या लवकर जेवतायसा
नाही हे जेवत्यात लवकर गोळ्या औषध असत्यात त्यांची त्यामुळ
हा हा
आणि मी जेवते परत म माझी सगळी कामं आवरायला हे बारा साडेबारा हुत्यात
हा हा
ते तेव्हा जेवते मग मी मग बाकीच आवरायचं हिकडं तिकडं
होय घरातल आवरुपर्यंत आणि वेळ हूतोय
कोण आलं गेलं त्यात कुणाचे फोन म ते आता माझ आवरेपर्यंत ते परत चहा ला येत्यात अस लय होतय त्यामुळ दुपारच काय निवांत असं हे होतच नाही एखाद दिवस आली म्हणजे सगळं एकदमंच नाही म्हणजे कोण असा फोन पण येत नाही कोण येत पण नाही असं होतय सगळंच एक दम गोधळ मग होतय
होय
हा अस आणि काय काय म्हणताय
काय नाही बसलोय ती खेळाल्यात बाहेर टी व्ही बघालतो आता ती गेल्यात तोपर्यंत कॉल होतय म्हणलं
बर झाल बर झाल काय सांगू तुम्हाला
काय सांगणार रेसिपी सांगा बघुया दुसरी कशाचि तर
कशाची सांगू बेसनच्या लाडूवाची सांगू
हम्म सांगा की मग.
बेसनच्या लाडवाचं कसं, एक किलो हरभऱ्याची डाळ घेतली का नाही
हा.
ती बारीक गॅस करून
हा.
भाजायची.
हा.
मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाही. बारीक गॅस म्हणजे अर्धा पाऊन तास लागतो एक डाळ भाजायला.
हां.
अशीच म्हणजे खमंग होईपर्यंत भाजायचे.
ह् बरं.
अन त्यात आपल्याला पाहिजे असेल तर मुगाची डाळ सुद्धा पाव किलो आपण घालू शकतोय.
हा.
म्हणजे अस ती पण अशी तांबूस भाजून घ्यायची. घालणार असेल तर. की भाजुन भाजून घ्यायचं आणि दळण आणताना का नाही जर्रास मोठ आणायचं. रवाळा रवाळा अस.
हा.
एकदम एकदम बारीक दळायचं नाही.
हा हा.
ऐकदम असं रव रवाळ जरा असं भाजून आणायचं. मग भाजून आणल्यानंतर मग तूप घालायचं कढईत. कढई मोठी घ्यायची
पिठात
नाही नाही कढई मोठी ती घ्यायची अगोदर त्यात तूप घालायचं. त्याला कस तूप भरपूर लागते आणि डालड्यात जर केलं का नाही?
हा.
तर ते थंड झाल्यावर घट्ट होत्या दगडासारखं.
हम् तूपान मऊ होतेत काय?
तुपानं मऊ एकदम राहत्यात.
हा बरं बर.
असं. शक्य तो तूपच वापरायच. थोडंच करायचं खरं तुपातले करायचे.
हा हा.
असं चांगल तुपात असं हम् हलवून हलवून भाजायचं ते सुद्धा पीठ नाहीतर क नाही म अर्धवट भाजलं क नाही तर त्याच अस ते डाळीच्या पिठाचा उग्रवास आल्यासारखं त्याला लाडवाला येत.
हा हा.
त्यामुळ कस बारीक ब- गॅसवरच चांगलं खाल हे करून आ-आर्धा पाऊन तास भाजायचं ते चांगलं.
बर बर हा हा.
पीठ सुधा भाजायच आणि भाजलं क नही. तूप घालून हे अस पातळ होतंय पीठ.
हां.
पीठ पातळ झालं तर घाबरायचं नाही.
हां.
पीठ पातळ झालं क नाही, मग ते परातीत ओतून घ्यायच किंवा मोठी कडई असली तर कडईतच ठेवल तरी चाल
हा बर बर हम्म.
असं जर असं हाताला न भाजण्या सारख गार झाल क नही.
हम.
कि पिठ्ठी साखर त्याच्यात पाऊन किलो एका किलोला पाऊन किलो. पिठ्ठी साखर हा पिठ्ठी साखर घालायची. साखर आधी नव्हे पिठी साखर अशी वरण घालायची. वेलदोड्याची पावडर घालायची. आणि जर डिंक तुम्हाला आवडत असेल.
हा.
तर डिंक सुद्धा तुपात तळून क नही त्यात कुसकुरून घालायचा.
हम्म बरं बरं.
तेन पण खुसखुशी अस छान होतेत अशी.
हां.
आणि ती पिठी साखर टाकून क नही ते पीठ आणि पिठ ती साखर हातान चोळायचं सगळं असं.
हा हा.
पीठ एकसारखं सगळ ते पीठ साखर चोळून कनई ठेवायच जरा असं थंड व्हायला.
हम्म बरं.
आणि ते थंड ‌झा-झालं आपल्याला हाताला सोसल असं हे झालं पिठ्ठी साखर आणि ते की बांधायचे. ते थंड झाल्यावर तुम्ही चार तासानं जरी लाडू बांधले तरी सुद्धा ते लाडू छान येतात.
बरं बरं.
मग त्याच्यावर तुम्ही काजू लावणार असला सा तर लावा. वरती दिसायला हे असं हे करायचं.
बरं.
वेल्थ ह्याला जास्त म्हणजे साहित ते पण लागत नाही आणि करायला एकदम सोपं.
हा हा.
म्हणजे बेसनच लाडू कुणी पण करावं असं. एकदा.
आम्ही काय सगळं विकतच आणतोय करंज्या, चकल्या, चिवड्याच तेवढाच करतो. बाकी
हा हा हा हा कस होतय करण्या हा आ करण्यात विकत आणण्यात किती येतेत सांगा विकत लाडू
व्हय ते मोजक्येच येतेत पंधरा नाही तर सोळाच येतात.
एका किलोत शक्यतो पंचवीस ते सव्वीस लाडू छोटे छोटे येत्यात.
एकदम लहान असले तर जादा येतात जरा मोठे असलेत किंवा हम्
अठरा ते वीसच मोठे असले तर.
होय
आणि ते किलो कसे आहेत? चारशे पाचशे रुपये किलो आहेत हा.
त्याच्यापेक्षा घरात चार पाच किलो होत्यात.
अहो घर त्यापेक्षा घरात म्हणजे ते पहा लय कष्टाचं काम आहे असं पण नाही फक्त त्याला भाजायची ट्रीक समजाय पाहिजे बघा व्यवस्थित भाजणं व्यवस्थित झालं हा त्याला काय मग पाक करायचा नाही किंवा काही नाही पाक चुकतोय म्हणायला किंवा काही नाही.
हम्म आमच्यात सगळं विकतच आणत्यात.
अ हा. आम आम्ही कसं पोरांना हे नातवंडासणी आधीमध्ये खायला लागतेत का नाही.
हा. हा.
त्यामुळें आम्ही घरातच करतोय घरचं तूप पण असतंय. आणि पोरांना खायला पण होतय.
हम्म.
रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, शंकर पाळ्या फक्त म्हणजे कसं गौरीच्या सणाच्या वेळेलाच थोडं थोडं लागतंय म्हणून ते विकत आणतो.
हा. हा.
नाहीतर दिवाळी परत आधी मधी करतोय ते सगळं आम्ही घरीच. करतोय आम्ही काही ते बाकीच विकत आणत नाही.
एकटच
एकटंच करते मी आता कुणाला बोलवायचं सांगा.
हम्म. सुना पण तिकडं सून
सून तिकडं मुलगी तिची लहान मुलं आणि मुलं म मीच काय माझी मुलगी सुद्धा सगळे पदार्थ करते.
सगळं करत्यात
सगळं दिवाळीला करते त्यांना आ तर त्यांना तरी कस दुकानातली मुलं असतात त्यांना पण फराळ द्यायचा असतोय.
हा. हा.
त्यांचा कसा बिझनेस आहे का नाही त्यामुळ दुकानातलं मुलं मुलांना सगळ्या फराळ द्यायला लागतोय त्यामुळे तिला तर जास्त जास्त करायला लागतंय मग ती कस हा होलसेल डीलर आहे.
आ हा. आ हा.
मोठे व्यापारी आहेत ते.
हा.
असं एक शोरूम आहे, दोन मोठी दुकानं आहेत. आहे सगळं व्यवस्थित असं.
हा हा.
ती तर माझ्यापेक्षा चांगले पदार्थ करायला शिकल्या, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर.
ह हं.
करायची आवडच पाहिजे, तीखटसुद्धा ती करते. आता मला पाच सहा वर् पाच सात वर्ष झालं, तीच तिकट करून दित्या.
आं हा.
ती म्हणती मम्मी दोघांच्यासाठी कुठं एवढं हे करत बसतेस.
होय.
म म आपणच जायाचं जरा दोन दिवस मदत कराय लागती, तर करायचं आणि घेऊन यायचं येताना. होय मग काय आम्हाला
होय वर्षभर जाईत असंल तुम्हास्नी?
हा वर आम्ही वर्षाचच करतोय एकदम. हांं त्यांच्यात कसं त्यांच्यात आता वर्षाला कसं माहितंय का, तेनच्यात पण आलं गेलं असतंय. सहा किलोच केलं, की आम्हाला दोघींना पुरतंय बघा.
आ हा तुमचं तिखट जास्त खाईत नाहीत काय?
नाही नाही, आमच्यात तिखट जास्त नाही खात.
अं.
मला तरी कसं, जरासं थायरॉईडचं असल्यामुळं कसं हुतंय मला ति खट जास्त सोसतच नाही.
नॉर्मल पाहिजे.
नॉर्मल असं, जरा जरी ति खट वगैरे हे केलं की, ज मग जिबेला हे होत्यात. तोंड आल्यासारखं होतंय, मग ते अजिबातच सोसत नाही असं होतंय. त्यामुळं आपलं तेवढंच
आम्हास्नी दहा बारा किलो लागतंय, आमच्या तिखट पाहिजे सगळ्यांना.
अहं नाही नाही नाही नाही, एवढं असलं सोसतच नाही आम्हाला.
आमच्यात दहा बारा किलो लागते.
दोन माणसांस्नी?
नाही फॅमिली आमची मोठी हाय.
हा हा हा हा हा. सासू सासरे वगैरे मग कुणीकडे असत्यात?
इथंच की, सगळी एकत्रच हाय आम्ही.
होय काय.
सासू, सासरे, आजा, आजी, दीर.
अगो बाई, सा हं हं हं हं हं हं दिराचं तेवढं लग्न व्हायचं हाय?
होय.
हं हं हं हं. तेच म्हणजे ब मोठी फॅमिली असली की लागणारच ओ. तेवढं तसं हे करून चालतंय व्हय. तेव्हा मोजकं करून.
ह आणि पुरुष माणूस कसं जरा काम ही करणारी खाणारी पण असत्यात व तसं.
वय खात्यात पण होय.
हा आम्हाला जरा तिखट झालं तर सोसत नाही.
एकका कस नाही सोसत एककास नाही सोसत नाही मग जेवण मध्येच राखत्यात.
होय होय होय होय होय.
म.
परवा सांगतोय काय दिडक्या आणलेल्या आणि आवडत्यात पण आम्हाला दोघांना पण.
हा हा.
पण जरा नुसत्या तिखट झाल्या होत्या बघा.
हा.
अगोदर म चांगलं तेल घालून भाजलेल्या आणि नंतर फोडणीला पण तेल बिल घालून शेंगदाण्याचं कूट घालून एवढ्या छान झाल्या होत्या. खरं तिखटच झाल्या
म जरा साखर टाकशील आणि वरन.
ते चवच बदलत्या साखर टाकलीन काय झाले तरी.
व्हाय खरं जरा तिखट पणा कमी येते ना.
हा जरा जरा दोघांनी खाल्लंन तसच भांड मावशी ना आमच्या म्हटलं घेऊन जा तुम्ही तिकखट खात असलासा तर
ह हा.
कारण एवढं मुलखा चं महागा आणायचं आणि काय म्हणतात तसं खराब करायला पण नको वाटतंय व. म ते मावशी परत कसल्या छान झाल्या होते. न तुम्हाला कुठ तिकट लागलं आम्हाला काही तिकट लागलं नाही. हो हो म्हंटलं मावश आमच जरा कमीच तिकट असते. जरा मलाच म्हट लं सोसत नाही तखट म्हणून जरा ह्या दोन वर्षात जर आमचं तखट कमी झालंय खायचं म्हटलं असं.
हा हा.
कस आहे आपली तब्येत बघून पण हे